हां बोला.
हा बोला की, आवाज येतो का?
हो येतो येतो, जेवला की नाही?
हो आता अजून जेवायचं, तुम्ही जेवला?
होय मी जेऊन घ्या, जेवले आत्ताचं. हा हा आणि काय, झालं आवरलं सगळं स्वयंपाक?
हा, स्वयंपाकच चालू आहे.
हा हा.
आज हा इकड गावी आल्या मूळ मी इकड, अजून स्वयंपाक पाक वैगरे चालू आहे माझा. तयारी हो रात्रीची. बड्डे आहे ना त्याची, आता अजून तयारी करायची आहे.
हा हा हा हा.
अजून मग काय आलंय, का एक आमची काका काकी.
हा आणि पाहुणे आले की मग काय त्यातच सगळा वेळ जातोय मग आता.
हा, पाहुणे पण आलेत ना घरी.
हा हा हा हा.
हा त्याच्यामुळे सगळा गोंधळ झालाय आज.
हा आणि काय म्हणताय मग?
काय मणाय बा निवांत आहे. आता आज, दिवसभर इकड तिकडे चालूय.
हा हा हा हा.
हम्म हम्म हम्म. आणि काय रेसिपी वगैरे कोणती, काय काय ते करताय काय जेवण वगैरे काय?
ह रेसिपी नवीन, तुम्हाला कोणती येतं? तुम्हीच सांगा मला एखादी अशी, येत असेल तर नवीन काहीतरी.
नवीन असे म्हणजे, नवीन आपलं रेग्युलर बिर्याणी वगैरे
हा, रेग्युलरची पण कोणती पण सांगा, चालते. तुम्हाला कोणती येतय असं तुम्हाला वाटतय. कोणता पदार्थ चांगला होतय, ती सांगा चालतय.
हा, तुम्ही नॉन व्हेज खाता का?
हा खाते ना नॉन व्हेज.
हा हा ह ह ह. नॉन व्हेज ला म्हटलं तर, बिर्याणी करते बघा मी.
हा हा कशी करताय तुम्ही बिर्याणी?
अ -एक किलो जरी चिकन अ सॉरी मटन असेल ना किंवा चिकन किंवा मटन काय असेल तर.
हम्म हम्म हम्म.
हा, त्याला एक किलो मी तांदूळ घेते. हा एक किलो तांदू घेतला कि मग, चिकन आणायचं एक किलो. त्याला मॅगनेट मॅरिनेट कसं करायचं? दही घालायचं अ आलं, लसूण, पुदिना, कोथंबीर ही पेस्ट.
हां.
हा, थोडस अजून हे घालायचं अ- गर आपला चिकन मसाला, बिर्याणी मसाला.
हा.
हा त्यात, मिरची पावड म्हणजे चटणी, लाल तिखट, हळद, मीठ. सग फक्त आपण काय जे घालतोय ना, सगळं घालायचं त्यामध्ये.
हां.
हा आणि त्यामध्ये घातलं की मग अ- हे करायचं प मॅग्नेट पूर्ण असं मॅगनेट करून ठेवायचं एक तासभर तर केलं पाहिजे त्याला. हम्म मग तासानंतर त्याला हे करायचं अ आपण तोपर्यंत मॅगिनेट करून ठेवलानंतर तांदूळ आपला असतो ना
हम्म.
ते धुवन, अर्धा तास हे करायचा ते अ भिजत ठेवायचा तसाच.
हा हा हा.
अर्धा तास भिजवल्यानं तर मग, हम्म त्याच्यात पाणी उकळायला ठेवायचं.
हा.
पाण्यामध्ये काय टाकायचं, आपला खडा मसाला, तमालपत्री.
हम्म.
अ पुदिन्याची पानं, असं टाकायचं. मीठ वगैरे टाकायचं, आणि पाण्याला उकळी येते ना, त्या वेळेला तो तांदूळ टाकायचा.
हा हा हा.
हम्म मग ते तांदूळ शिजत आलं ना, तांदूळ हे करायचं शिजवायचा. जरा अर्धवट म्हणजे ऐंशी टक्के शिजून घ्यायचा. ऐंशी नव्वद टक्के. पूर्णपणे शिजवायचं नाही त्याला.
हा.
हम्म, मग ऐंशी नव्वद टक्के शिजवून घेतला कि मग नंतर ते फ्राय केलं चिकन मटन काय असेल तर ते, हे होते शिजलं की मग, थर लावायला घ्यायची.
हम्म.
पातील. हा, कांदा पण तळून घ्यावा लागतो त्याला.
हा.
हा, मग एका भांड्याला असं पातेला मोठ्या तूप लावायचं. त्याच्यामध्ये भात म्हणजे पांढरा व्हाईट कलरचा भात टाकायचा, मग त्याच्यानंतर चिकन मट आपलं फ्राय केलेलं चिकन असते ते टाकायचं.
हम्म.
मग त तळलेला कांदा असतो ना तो टाकायचा. थोडं तूप टाकायचं. मग असे थर लावत पूर्ण कम्प्लीट करायचं ते.
हा हा.
मग ते कंप्लीट झाल्यानंतर मग वर ते तुम्हाला जर कलर हवा असेल ना तर कलरचे हे करायचं, असं थोडस पाणी करायचं कलरचं.
हा.
आणि वरून असं टाकायचं.
हा.
हा आणि पुन्हा मग गॅस वरती तवा ठेवून आपलं, अ हे करायचं तेव्हा तव्यावरती एक अर्धा वीस मिनिटं तरी ठेवला तरी चालेल ते बिर्याणीचं पातेलं,
हा हा हा
बारीक गॅस करूंन ठेवायचां
हां हां
हां मंग मस्तं पयकी म्हणजे छान स्वाद येतों त्यांला आणि तुम्हांला अजूंन धुरांचा म्हणजे असं चुलीवरच असं खायचं असेल तरं कोळसां असं पणं जायचां पूर्ण
हां
हां कोळसां पूर्ण असं जाळून ते वाटीत ठेवायचां आणि वाटी मध्यें ठेवायची पातेल्यात बिर्याणीच्या मध्यें
हम्मं
आणि त्यांच्या वरती कोळशांवरती तूंप टाकायचं त्यांच्या वरती
हां हां हां
आणि लगेच ते पटकन ते झाकून द्यायचं म्हणजे धुराचा त्यांला धुराचां स्वाद येतो त्यालां
हां हां हां हां
हां ते छान होतो ते वाद्य बिर्याणी रसा वगैरें हम्मं कोणालां आवंडतो रस्सा कोणालां नाहीं आवडतं
हां
हम्मं छान होत ते
हम्मं हम्मं हम्मं
आणत्या चांगल्यावर असा पांढरा तांबडा रस्सा कोल्हापूंरला आपलां फेमस आहे
हंम हंम
जसं की छान होतं ते
हां हां मंग आज कायं मेन्यू आहे बड्डे लां
आज मेनू बघा नॉनव्हेजचं आहे सकाळीं कायं केले ढोसे बनवले होतें
हां
नाश्त्यांसाठी
हां हां
हां मंग डोसे झाल्यानंतर हे झालं आपलं आता नॉनव्हेजचं चालूं आहे
हां हां हां
हां आता बसं हे चिकन फ्राय केलें आहे मटंण केलं आता म्हटलं दोन्हीं वेळेस द्या आ..
मोठ्यां ने हांय वाटतो बड्डे
त्यांना असं नाहीं पणं घरच्यां घरीचं आहे घरची झाले सगळीं पणं ते गेल्यां वर्षी यांयला मिळालं नाहीं तेंव्हा म म्हणतं होतां की यां म्हणून
हम्मं हम्मं हम्मं हम्मं
हां म ते हं केले हा दोघई आहे भाऊ
दोघे हां हां दोघांचं पणं लग्नं झालं
दोघांचं पणं लग्नं झालं एकट्यांला मुलगी आहे एकट्यांला मुलगां आहे
हां हां हां
हां चं हां मी मोठीं
हां हां लहांन भाऊ आहेत दोघं पणं
दोघं लहांन भाऊ आहेत मोठ्यांच्या मुलग्यांचा बड्डे आहे
हां
छोट्यां भावांला मुलगी आहे
हां हां हां
हां हंम मंग आतास आणि त्या काळी म्हट दोन्ही वेळेच एकत्र करून घ्यायचं आता.
हा!
हा आणखीन मग हे करायचं. नंतर म्हंटलं दोन हा संध्याकाळी निव त म्हणजे छोट्या मुलांना हौस असते मुलांना बोलवायचं डेकोरेशन करायचं, बर्थडे सेलिब्रेशन मोठा झाला पाहिजे असं.
होय, हा! आताच बड्डेची लहान असतानाच मज्जा असते मोठं झालं काही वाटतच नाही तर,
तर काय, आपल्यासोबत मित्रांच्या सोबत जातात ते,
हा! तेच नंतर न काय आणि एवढा इंटरेस्ट पण येत नाही. आता आपल्या घरी मोठ्यानं करायचा म्हटला तरी पण एवढा इंटरेस्ट येत नाही त्या बड्डेत आपल्याला.
पण शक्यतो केक जरी कापले तर आपल्याला नको वाटते ते,
हा नको वाटतंय कशाला उगीच ते आम्ही पण तेच म्हणतोय कशाला चार जणांसाठी उगीच पण हा तीन जणच कशाला आणायच राहू दे!
तसं आमच्या पण घरी असंच होत, एक तर सगळे आले तर ठीक आहे म्हणजे बरं वाटतंय. पण ते नको वाटतय ते उगीच दोघांनी टाळ्या वाजायच्या एका न केक काप त्याच्यापेक्षा बाहेर कुठ तर जेवण खाऊन वगैरे फिरन आलेलं बरं पडतंय ते.
काय असल ते लहानपणीच. छान कोणताही सण म्हणा काय म्हणा आला कि, तेवढी मज्जा ती लहानपणीच असत्या.
लहानपणी असते आता काय नाही.
काही नाही कुठला सण आला, कुठला गेला काही फरकच पडत नाही. उलट आणि टेन्शन वाटते करायला लागतेय सगळं.
करा लागतो हो काहीतरी सण जरी आला तरी, असं वाटते की आता सण आला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, लई धावपळ होते आओ.
पण आपल्यालाच करायला लागते त्यामुळ नको वाटतेय सगळं.
ला अ गणपती वगैरे सगळं असतं तुमच्याकडे? हा हा मग काय मग मुलापोर म्हट तर लई धावपळ होत अस?
हो होते होय.
हम् हम हम
आणि पाहुणे पण म्हणा लहानपणी आले की मज्जा वगैरे वाटायची. त्यावेळेस जास्त ज्यावेेळेस येणार असतात तेव्हा खरोखर असं वाटत कधी होणार आपलं काय माहित आवरणार काय माहित.
तेच की आता कोणतरी यायचं झालं तर म्हणजे आता लवकर यांची व्यवस् झाली पाहिजे त्यांना जेवण वगैरे आवडलं पाहिजे. होय. ठेवाला पाहिजे हा आणि घर म्हणजे असं मोठ पाहिजे मोठ ह पाहिजे असं. हा! म्हणजे कसं अडचण वगैरे झाली नको असे असं म्हण पाहिजे असं होतं ना! हा तेच त्याच्यामुळे ते नको वाटतेय ते प सगळं.
हो ते तर आहेच्! आणि आणि काय म्हणताय मग!
आणि काय नाही बघा.
आता काय करणार आता आता तयारी करणार.
आता तयारी नाही आता स्वयंपाक चालू आहे बनवायला.
हा!
हा. आता झालयं. आता जेवुन घ्यायचं.
हां.
आणि मग हे करायचं. आवरायचं दुपार नंतर. हम् ह्. तेच काही हो, हो. अच्छा. मुलगा त्यो जेवतोयं बघा. जेवा लागलाय. जेवा लागलाय. जेवत तो आता.
दमवत नाही ना जास्त?
अ नाही ते कसं दोघं जण दोघं, तिघं आहेत ना ती खेळतात. इकड आल्यानंतर नाही त्रास देत.
हा. हा. हा.
हित असल्यानंतरच असतो म पाठिमाग माझ्या हे दे ते दे.
आणि एकदाच असला की जास्त लाड पण होतात जास्त. आणि ऐकायला बघत नाही. जास्त लाट झाली की मग असं करतात मग आणि आपण - - पण जास्त त्यांना ओरडू पण शक ऐकत नाही. काय करू शकत नाही. असं होतयं. मला आता थोड़ी दिवस तसच झालं. हा एकटाच होता ना मोठा.
हा हा हा हां.
हा त्यामुळं त्याच जास्तच लाड झालयं.
लाडं होतात. हो.
चालेल ताई तुम्ही करा मग फोन बंद.